आवाज येतोय का
हा येतोय बोल
हम्म हम्म फ्री हाय ना
होय आहे की बोल
म्हणजे मी तुला कॉल केलाय कारण आज मला एक विषयावर तुझ मत जाणून घ्यायचं होतं कि तुला नाही का वाटत की तंत्रज्ञानामुळे जे आपलं खूप मोठे आपण पुढे गेलोय पण त्याच वेळी आपल्या काही ज्या मौल्यवान गोष्टी आहेत ते आपल्या मागे पडत चालले आहेत म्हणजे आता पूर्वी सण म्हणजे घरभर उत्साह असायचा सगळे नातेवाईक एकत्र यायचे
हा
खे पारंपारिक पदार्थ असायचे आनंद असायचा सगळीकडे पण आज अनेक ठिक णी सण म्हणजे फक्त फोटो रीलस आणि स्टेटस एवढंच उरलंय
हो
म्हणजे कसं आपल्या ज्या अनेक रूढी परंपरा आहेत त्या त्यांना एक एक जण म्हणजे अंधश्रद्धा मानतात
हो आणि ते पण
अ पण त्यामाग कसय की अ म्हणजे आपल्या रूढी परंपरेचे आरोग्य विज्ञान आणि निसर्गाच संवर्धन म्हण किंवा कुटुंब एकत
ठेवण्याच एक हा ते म्हणजे सण हा आणि प्रत्येक सणाला सणा मागं काही काहीतरी कारण आहे ना सायंटिफिकली म्हणजे वैानिक कारण त्यामुळे ते सण करतात किंवा म्हणजे काही पण असू देत मराठी सण असू देत. जास्त करून हम्म.
पण कस झालंय आज आपण म्हणजे त्यांना समजून घेण्यापेक्षा जास्त तो सोडूनच देतेय.
होय म्हणजे ते अनेक लोक तसच करतात कि समजून घेण्यापक्षा ते सोडून देतात की या्यात काय आहे हे झालं की जुनं. ह वगैरे वगैरे
नुसता फोटो आणि ते स्टेटस हे एवढंच आहे सध्या.
कसं हाय की सोशल मीडिया चुकीच आहे काय
सोशल मीडिया घेण्यावर आहे कस आहे ते. अभ्यासासाठी चांगलं आहे. परंतु इतर ज्या गोष्टीत म्हणजे जे आपले सण म्हणजे सनवार किंवा काहीही असो आपले म्हणजे जे पहिल्यापासून जे चालू महाराज आले शिवकालीन ते जे विसरत म्हणजे जे तेला जे डिस्ट्रॅक्ट करते ना त्यासाठी सोशल मीडिया हे वाईट आहे.
म्हणजे माझ्या मते कस आहे जो सोशल मीडिया आहे ना तो चुकीचा नाही आहे. पण तो खूप उपयोगी पण आहे ह. पण त्याचा अतिरेक काय ना म्हणजे त्याचा जो अतिरेक आहे तो आपल्या आयुष्यावर परिणाम करतो. म्हणजे कस आज अनेक लोक आहेत एकाच घरात बसलेले असत पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतेय. त्यामुळे संवाद कमी झालाय. आणि तो त्यांचा जो स्क्रीन टाइम आहे तो वाढलाय.
वाढलाय हो सध्या आता लहान मुलांच पण तसं झालं कि अ फोन घेतल्याशिवाय त्यांना अ चेन पडत नाही किंवा फोन घेऊनच जेवण खाणं खेळणं हेच चालू असले नंतर आधी कसं आ आधी म्हणजे घरातले लोक बाहेर पाठवायची मुलांना कि जावा ख्यायला म्हणून पण आता आताची जी जनरेशन आहे ती काय करते की हे घे फोन आणि बस घरात.
हा म्हणजे कस झालं लहान मुलांनी हे आता मैदानी खेळ पेक्षा मोबाईल जास्त आवडतोय पूर्वी कस म्हणजे आता
मैदानीने खेळ
म्हणजे जेव्हा आपण लहान होतो. तेव्हा आजी आजोबा कडून आपण गोष्टी ऐकायची परंपरा होती. ती पण आता कमी झाली ना आणि त्या गोष्टी सांगण्याची जी परंपरा होती त्याच्यामुळे काय व्हायजे जे काही संस्कार आहे. कि ते त्यांची देवाणघेवाण म्हण किंवा त्यांच्या अनुभव ची वाण घेवाण आपल्यापर्यंत व्हायची पण आता कमी होत चालल्या.
हो. आणि कस म्हणजे फोन मुळ भरपूर मुलं बिघडत चाल्यात भरपूर.
हम्म ह
आणि जे मैदानी खेळवते का मी ते आरोग्यासाठी योग्य होते आता नुस फोन यज म्हणजे वापून अ लवकर चष्मा लागणे किंवा डोळे खराब होणे डोकं दुखणे ह्यासारख्या जर लहान लहान मुलांना चालवे्या लागल्या तर हार्ट अटॅक सारखे म्हणजे हार्ट अ सारख लहान लहान मुलांमध्ये पण आता दिसू लागल्यात
ते वृत्ती म्हणजे जी लहानांची वृत्ती आहे मानसिक दृष्ट आहे पण ते पूर्ण म्हणजे वेगळेच होऊन जातात खर्चून जातात म्हणजे मी एक केस पाहिली होती की एकटा म्हणजे असं छोटच अंगणवाडीत पाच सहा वर्षाचा असेल तो नुसता फोन बघत होता फोन बघायचा आणि ते म्हणजे त्यामध्ये जे काही बोलत होतं म्हणजे शॉर्ट्स कार्टून शॉर्ट्स वगैरे आपण बघ त्यामध्ये जे काही बोलायचं तो म्हणजे तेच बोलत राहायच त्याला काही जरी विचारलं तरी तेच सारखं सारखं रिपीट रिपीट तोच बोलायचा
हा
म्हणजे त्याचा एक प्रकार ॅक्ट झालेला जे ते नाही ऐकले ते बघून बघून तेच उच्चारत होता त्याला काही जरी विचारलं त्याच त्याच्या भ्रमात असायचा मग हे हानिकारक आहे ना
होय होय हानिकारक आहे म ह्यासाठी काय करायला माहिती मा पाहिजे माहिती आहे का जे पालक आहेत ना त्यांनी आपल्या लहान मुलांना मुलांच्या हातात फोन देत देईलच नको जे काही असेल म्हणजे अ एक असस्कार किंवा ग्रंथ कादंबऱ्या यासारख्या गोष्टींचं ज्ञान त्यांच्या डोक्यात घाललं पाज सध्या किंवा हा काही म्हणजे जे कि बालगीत वगैरे ते म्हणून त्यांना समजून सांगायला पाहिजेत ना
होय आणखी एक गोष्ट म्हणजे आज आपण म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य पाहण्यात ततकं व्यस्त झालोय ना के स्व स्तःच्या आयुष्यातीलला आनंदच विसरून जातो हम् म्हणजे कसं झालंय की लाईक्स आणि फॉलोअर्स महत्त्वाचे वाटायला लागल्यात सगळ्याला पण खऱ्या नात्यांमधला जो वेळ आहे तो कमीच झालाय
होय होय काही लोक आपल्या मित्र मैित्रिना पण सध्या विसरलेत किंवा अ काही नातवंडांमध्ये पण असं ताट तोट होते त्या फक्त फोन मु बोलणं फक्त चॅ िंग वर होते समोर आला की नाही हा हा एक ते हाय बाय एवढंच हो ते नाहीतर चॅटिंग वर असल्यावर एक एक काय रात्रीचे दोन दोन वाजलेले कळत लोकांना हे हे योग्य नाहीय
हा माझ्या मते कस आहे कि आधुनिकता स्वीकारायला हवी प्रत्येकाने पण आपल्या संस्कृतीमुळे विसरून नाही
होय संस्
तंत्रज्ञान हे आहेत हा आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते पण प्रत्येकाच्या हाती असावं. पण आपण तंत्रज्ञानाच्या हातात नसायला पाहिजे.
शंभर टक्के तंत्रज्ञानाच्या आरी जाऊचनेमाांचां जेवढा म्हणजे आपण त्या काही
तो कि हा.
म्हणजे जेवढा आपल्याला त्याला चांगलं उपयोग करून घेता येईल, तेवढाच करून घ्यायचा इत वेळेला, घरात जी लोक म्हणजे जी घरात व्यक्ती असतात किंवा कोणी पण असूदे त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणे न वापरणे जेवढं आपल्याला हवंय आता सध्याच कस डिजिटल सगळं. त्यामुळं फोनवर अभ्यास येणे किंवा अ वर्क फ्रॉम होम असल्यामुळे म्हणजे जे जॉब ला असतात त्यांची कामं फोनवर असणे हा. मग त्यांनी पण काय करायला हवं जेवढं आपलं कामावरते तेवढं ओके ठेवायचा फोन. फॅमिलीला थोड टाईम द्यायला पाहिजे आणि जो म्हणजे फॅमिलीला टाइम देऊन जाला मग तुम्ही रात्री भलेही झोपताना एक फक्त एक पंधरा ते वीस मिनिट बघा फोन चाललेल. पण परंतु ज्या वेळेला फॅमिली सोबत असतो त्यावेेळेला फॅमिलीला वेळ द्यायलाच पाहिजे. फोन हातातला बाजूला ठेवून, माझं असं मत
तुला, तुला काय वाटतं म्हणजे खरंच आपण प्रगती करत आहोत‌. कि नकळत आपल्या संस्कृती परंपरा आणि नात्यापासून दूर जात आहोत.
वाढते दूर जात आहोत म्हणजे कसं अ आप म्हणजे आता मी एकटे जपलो म्हणजे मी एकटच जपलो संस्कृती ती म्हणून असं कि म्हणजे जग बदलणार नाही आहेे आपण आपल्या पद्धतीनं, म्हणजे जपतोयच म्हणजे जे सणवार आहेत. ते करतोय हा बरोबर आहे, खरं अ म्हणजे हे बदलणं गरजेचं आहे, संत्याला.
म्हणजेच कस आपण हे जे परि तिथे बदल बदलण्यासाठी आपण स्वत यापासून छोटा तरी बदल आपण करू शकतोय आणि तो आपण करूया.
होय म्हणजे सध्या कसं असते म्हणजे सध्या माझी त तिथ अशा आहे की, सहणवार आले की सहण मी कमीच वापरते जास्त करून. काय दुपारच्या वेळ दुपार नंतर न रात्री एवढंच असत.
वेळच नसताना सणवारा जे काही असेल ते सगळं आपलं आवरण्यात
इतर लाईफटाईम मध्ये पण, हा इतर लाईफ टाईम मध्ये पण तेवढाच लई जास्त नाही फॅमिली सोबत असल्यावर फॅमिलीलाच वेळ असतो, त्यामुं आपण एक सुधारतो परंतु दुसऱ्यांकडन ही अपेक्षा करणं योग्यच नाहीये. कारण कि कस आहे समोरचा व्यक्ती त्या पात्रतेचा असायला लागत. जे की आपलं बोलणं समजून घ्यायला पाहिजे. त्यान जर यो काय मोठ-मोठ सांग असं बोलल्यावर काहीच उपयोग होत नाही ना. मग त्या पात्रात लोक पाहिजेत आपल्यासमोर मग आपण कुठेतरी ते चेंज करू शकतो.
त्यांचीच आपण वृत्ती पण बदलू शकतो, थोड्या का त्यांना किंचित त्यांच्या म्हणजे बदल आणू शकतो पॉईंट पर्सेंट. का असं ना आपल्या बोलण्याचा थोडा तरी त्यांच्यावर कधीतरी इम्पॅक्ट होईल, त्यामुळं आपण पहि आपल्यामध्ये थोडाफार चेंजेस करूया आणि आपल्या बरोबर ना पण त्यामध्ये सामील करूया जेणेकरून ही जे आपली तंत्रज्ञानाची पिढी ते चांगलाच वापर होईल असं वाईट होणार नाही यासाठी
हो हो
चालेल तुम्ही माझा ऐकून घेत तुमची मतं सांगितली त्याबद्दल खरंच थँक्यू चालेल करेन मी तम्हाला परत हो हो चालेल बाय
हा हा